ह
ऍक्च्युली ना आमची म्हणजे ट्र्रीप गेलेली होती आणि मी तुम्हाला घेऊन जाणवतो तुम्ही बोललेला ना की मला कॉल करा ट्रीपला जायला तर सॉरी ऍक्च्युली आम्ही तु तुम्हाला कॉल केलाने
हा ओके हा, हा बोला.
अक्कलकोटला गेले. गेलो आम्ही.
हा, हा बोला मॅमं.
हा! त ऍक्च्युअली काय झालं. एकदमच आमची ट्रिप ठरली म्हणजे काही नियो वैगरे नव्हतं आमंच. तर मी माझी बहीण, बहिणीच्या मैत्रिणी, आणि माझ्या मैत्रिणी, अशी आमची ट्रीप ठरलेली म्हणजे एकदमच ठरली एकदमच. मग आम्हाला ना स्वामींचा आशीर्वाद, पाहिजे होता मग त्यासाठी आम्ही ना अ आम्ही काही रिझर्वेशन वगैरे केलेलं नव्हतं, कारण आम्हाला मैत्रिणी फ्रेंडस म्हणल्यानंतर थोडी एन्जॉयमेंट पाहिजे लाईफमध्ये, तर त्यासाठी आम्ही तर आम्ही काय केलं की आम्ही फ्रेंड्सनी सगळ्यांनी ठरवलं की, की तिला आम्ही रेल्वे आणि आम्ही तो प्रवास रेल्वेने केलता, त्यामुळे खूप खूपच मज्जा आली, आम्हाला.
हो मॅम हो हा
तुम दृश्य पाहने किंवा एखादी उंच डोंगर, दऱ्या असलेला किनारा, वगैरे दर वैगेरे पाहने खूप मजा येते, खूप छान छान वाटतं.
हो मॅम.
तर आम्ही ना सर्वप्रथम अ तीनला असस आम्हाला सांगितलेलं की तीनला रेल्वे आहे, पण रेल्वे आम्हाला लवकर आली, आम्ही फ्रेंड सगळे गेलो आणि ती रेल्वे पकडण्याची धडपड म्हणजे आमच्या बॅगा ओझ्या होत्या आमच्या पाठीवर वगैरे, आणि आम्ही पळत जसे की आपण ते पिक्चरमध्ये बघतो. की रेल्वे पुढ चालले आणि आपण पळत आहोत, असा आम्ही पळत दंगा मस्ती करत पळत होतो, शेवटी आम्हाला एक म्हणजे सापडलच की, सीट सापडलीच आमी तिथं बस लो जाऊन आणि थोड्या मुलींना म्हणजे आमच्या फ्रेंड्सला सीट मिळाली नाही वगैरे काही नाही, तरी पण आम्ही एन्जॉय केला, आणि तिथे ना वडापाववाले वडापाव विकायला येत होते. बिसलेरी विकायला येत
खूप हा. खूप छान. म्हणजे ट्रेनमध्ये पण जर ट्रेनला जात असेल तर तिथे खूप म्हणजे सेवा उपलब्ध असतात. ज्या वेळेला आपल्याला भूक लागली आहे, तर भूक लागली आहे तर तिथे उपीट, नाश्ता वगैरे सगळ्या सोयी असतात. जास्त करून ट्रेनमध्ये. ट्रेनचा प्रवास हा खूप सुंदर असतो मॅम. जसं की तुम्ही एन्जॉय केलेला मला सांगत आहा. कंटिन्यू मॅम.
अगदी बरोबर. म्हणजे आता आपण म्हणतो ना की, फ्रेंडसोबत असले की फुल एन्जॉय करता येतो. आपण फॅमिलीसोबत जेवढा म्हणजे जेवढा आपण आगाऊपणा करत नाही तेवढा आपण फ्रेडसोबत करतो, म जसं की की वडापाववाले वडापाव विकत येताना माझ्या फ्रेंडस किंवा आम्ही, मी देखील आम्ही देखील त्यांच्या पाठीमाग गुनं वडापाव, वडापाव घ्या असं बोलत होत किंवा बिसलेरी आल्यानंतर आम्ही देखील असं एन्जॉय केला. मग आम्ही असं, थोडाफार प्रवास संपून म्हणजे खूप वेळाने, आम्ही, जास्तच मज्जा मस्त ती वगैरे करत. रात्र झाली. मग आम्हाला भूक लागलेली मग आमच्या आईनी ना आम्हाला शेंगदाण्याच्या पोळ्या आणि भंडग. असं बोलतात की, शेंगदाण्याच्या पोळ्या जास्त वेळ टिकतात. किंवा राहू शकतात जास्त दिवस. मग प्रवासाला अगोदर पासून हो अगोदर पासून दिला जाणार तो पदार्थ आहे.
हो, शेगंदाण्याच्या पोळ्या म्हणा किंवा सांज्याच्या पोळ्या. ह्या जास्त करून प्रवासाला, अ
हो आणि भंडग देखील चटपटीत असतो ना. व भंडग देखील देतात.
तोडाला चव येतीया, आपण म्हणजे खातो आपण जे कसं म्हणजे मित्र मैत्रिणी जास्त असतात. आणि त्यांच्याबरोबर आपल्याला असं काहीत चटपटी खाण्याची गरज म्हणजे भूक लागलेली असते तर त्यावेेळेला ते आपण खाऊ शकतो. ज्या वेळे आपल्याला म्हणजे नाश्ता नाही आला किंवा आपल्याकडे म्हणजे वेळ नसेल तर आपण बसल्या बसल्या गाडीत आपण ते पदार्थ खाऊ शकतो. त्या मग त्या हेचा मग आनंद घेता येतो आपल्याला. हं,
हो, हो अगदी बरोबर म्हणजे आता आपण कसं फ्रेंडसोबत चालोय म्हटल्यावर चटकदार मटकदार पाहिजेच. म्हणून मग आम्ही शेंगदाण्याच्या पोळ्या किंवा फ्रेंड्सने देखील भाजी चपाती आणलेली. आम्ही ते खाल्ल खूप मज्जा केली. मग असं करत करत आम्ही शेवटी म्हणजे अक्कलकोटमध्ये पोहचलो. अक्कलकोट अक्कलकोटमध्ये पोहोचताच तिथून थोडं म्हणजे रेल्वे तून रेल्वेच्या म्हणजे स्टेशन पासून थोडं अंतरावर असं अक्कलकोट मंदिर आहे ना स्वामींचं मग तेथून आम्ही गाडी केली किंवा, म्हणजे ऑटो वगैरे केली फ्रेंडसनी तिथून आम्ही निघालो. मग तेथून एक अर्धा किंवा, दीड तासाचं म्हणजे अर्धा एक तसा अंतर होत, तिथून आम्ही पार केल तिथे देखील खूप मज्जा आली कारण रात्रीची वेळ होती. फुलं होते बस वगैरे फुलं होत्या. तिथून आम्ही म्हणजे आठ पंधरा जण होतो, एका ऍटोमध्ये आम्हाला भरवलं, खूप खूप मज्जा करत आम्ही तिथे पोहोचलो स्वामींच्या मंदिरात. मग नंतर तिथे गेल्यानंतर आम्हा कळाले की सर्व रूम्स फुल झालेल्या. मला लागलेली भूक हा. मग भूक लागली होती आम्हाला मग आम्ही स्वामींच्या रांगेमध्ये जिथं प्रसाद दिला जातो. तिथं थांबलो म तेथे सेवेकरीनी आम्हाला असं सांगितलं म्हणजे आम्हाला अकरा साडे झालेलं त्यांना आम्ही विचारलं की प्रसाद बंद झाला आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं की बारा वाजूपर्यंत किंवा, बाराच्या पुढे देखील प्रसाद चालू राहील, जोपर्यंत स्वामींचे भक्त येथे येत राहतील तोपर्यंत, आम्ही त्यांना उपाशी पाठवत नाही. आम्हाला सांगितले. ते ऐकून आम्हाला खूप छान वाटल म्हणजे आनंद झाला, की आम्ही एखाद्या आलो आणि आम्ही उपाशी जाऊ शकतं नाही. आम्हाला प्रसाद मिळू शकतो.
हा हो हो हो तिथला म्हणजे प्रसाद खूप म्हणजे खूप छान आहे आणि अनेक लोक तिथे म्हणजे अन्न क्षेत्राला भेट देतात व तिथं प्रसादाचा आनंद जो पण किती? तिथे बाहेर पडतात. खूप म्हणजे खूप स्वामींची जर इच्छा असेल तर तिथे प्रसाद मिळणारच असं आहे आणि तशी खूप खूप म्हणजे खूप स्वामी महाराजांच ते हेच आहे तिथे आणि तिथं गेलेला कुठलाच माणूस उपाशी जात नाही असं तिथलं ट्रस्ट सुद्धा काळजी घेत व अ तिथे गर्दी खूप होते कारण का अनेक लोक स्वामींचे भक्त आहेत म्हणजे देश अ पूर्ण देशभरातून अक्कलकोटला लोक भेट देतात व तिथले स्वामींचे दर्शन घेतात आणि तिथल्या प्रसादाचा आनंद घेतात. राहतात तिथली म्हणजे सगळं पूर्ण अ अक्कलकोट अ आरती वगैरे तिथे आरती सुद्धा आरतीसाठी सुद्धा खूप लोक जमा होतात आणि देवा स्वामींचे दर्शन घेण्यासाठी अनेक खूप मोठ्या मोठ्या रांगेत उभे राहून तासन तास उभे राहून स्वामींचे दर्शन घेत असतात.
हो अगदी बरोबर आम्ही देखील सेम केलं, म्हणजे पहिला प्रसाद घेतला, मग दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी म्हणजे रूम भेटत नव्हती तरी स्वामींच्या कृपेने आम्हाला तिथंच मठादेव जवळील रूम भेटली. मग आम्ही सकाळी लवकर उठलो, स्नान वैगरे केले आणि आम्ही आरती साठी निघालो. आम्हाला सकाळची आरती काकड आरती बोलतात ती मिळाली. आम्ही छान रित्या आरती केली. त्यानंतर आम्ही बाहीर येताच पाऊस चालू झालेला. म आम्ही तिथे म्हणजे आंबोळी वगैरे खाल्ली खूप खूप एन्जॉय केला. फिरलो, थोडे खरेदी केली शॉपिंग वगैरे केली. दर्शन झाल्यानंतर म्हणजे दर्शन झाल्या मन कसे प्रसन्न वाटले. खूप छान वाटलं. मग एन्जॉय करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.
हा हो हो हा आणि तिथे सोय हि खूप छान आहे स्वच्छता सुद्धा खूप आहे जिथेकरून आपलं मन प्रसन्न होईल स्वामींच्या दरबरात जाऊन आणि तिथे जी रुद्राक म्हणजे त स्वामींचा मोठ मोठा फोटो आहे. या रुद्रा रुद्राक्षाची बनवलेली माळ आहे. फोटो आहेत. तु बघी फोटो बघल्या नंतर सुद्धा खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटते. त्या फोटोकडे पाहतच रावं वाटत. अनेक लोक त्या फोटो पाशी जाऊन आपल्या सेल्फी फोटो घेत असतात. त्या कोणी अ आपला फोटो फोनमध्ये ठेवत असतात. जेणेकरून आम्ही ति ते गेल हो ते असं म्हणजे त्यांना तिथे आठवण एक ठेवायची असते त्यामुळे घेततात. आणि लोकांना ते अनेक लोकांना सांगतात. की बाबा हा ही रुद्र रुद्राक्ष पासून बनवलेली फोटो आहे. आणि तीथे अक्कलकोटला खूप छान आहे. असे अनेक लोकांना म त्यांना सुद्धा तिथे जाण्याची इच्छा होते.
हो हो आगदी आग ती बरोबर छान वाटलं तुमच ऐकून म्हणजे मी पण तिथे तिथे फोटो काढ दिलेले आहेत. खूप म्हणजे छान म्हणजे तिथं एक एक गेल्यानंतर प्रसन्न वाटतं. मन प्रसन्न होतं. परत कोणतंही पाप मनात येत नाही. खूप छान पद्धतीने मग आपण आम्ही तिथून तुम्हाला बोललो की शॉपिंग वगैरे करून आम्ही निघालो तिथून, मग निघताच आम्हाला रेल्वे होती. आम्ही परत रेल्वेनेच आलो आम्ही. त्यावेळी देखील रिझर्वेशन केलेलं नव्हतं. तर सेम प्रोसेस म्हणजे सेम आम्ही आनंद वैगेरे लुटत किंवा एन्जॉयमेंट करत आम्ही परत निघालो. तिथून आल्यानंतर आमच्या मनात स्वामी बद्दलची श्रद्धा म्हणजे आपुलकी अ त्यांना बघितल्यानंतर जे आम्हाला म्हणजे एक छान म्हणजे दर्शन झाल्यानंतर जे मन बोलत की हा आपण इथपर्यंत आलो म्हणजे असं बोलतात की स्वामींची इच्छा अस् व स्वामींच दर्शन होत नाही. किंवा अक्कलकोटला स्वामी बोलवल्याशिवाय होत नाही असं बोल तात म जर आम्हाला स्वामींनी बोलवलं आमचं म्हणजे छान प्रकारे दर्शन झाल. आमच जेवण देखील प्रसाद- देखील आम्हाला मिळाला. मग मी तिथे शॉपिंग केली, म्हणजे आम्ही खूप एनजॉय- वैगरे केला बाहेरच खाल्ल, प्रसाद घेतला, खुप खुप छान वाटलं, आणि आम्ही येताना म्हणजे तिथे- फोटोज वगैरे काढलेत. तुम्ही बोलला ना की रुद्राक्षपासून. तो स्वामींचा फोटो बनवलेला आहे. तो परतन स्वामींची एक. मूर्ती. ती आहेत, उंच जी म्हणजे तिथंच- सर्वजण उभारून फोटो काढतात.
हो, हो मॅम हो मॅम, हो बघितली ती पण खूप. छान आहे आणि लोकांना, ती मूर्ती- ती खूप अट्रैक्टिव करते आणि तिथे लोक फोटो काढतात, त्या मूर्तीच्या पाया पडतात, अनेक लोक तिथे म्हणजे लोक जिथ आत मंदिरात भेटतात तस तिथे जाऊन- तिथे मंदिरात म्हणजे त्या मूर्तीला, मूर्ती पाशी जाऊन थांबतात, बसतात थोडा वेळ. तिथे दर्शन घेतात तिथे पण खूप- छान एन्जॉयमेंट म्हणजे अ छान एन्जॉय करतात. वातावरण खूप त्यांनी त्या वातावरणाचा आनंद घेतात आणि जास्तीत जास्त लोक जो कोणी स्वामींचे भक्त आहेत ते घरातून. छोट-छोटेसे पुस्त सकाळी स्वामी चरित्र किंवा स्वामींची अनेक - अध्याय असतात ते स्वामींचे वगैरे तिथे जाऊन. ती पुस्तक वाचतात म्हणजे जप माळ कर जात, त्यांच मन म्हणजे खूप आनंदित म्हणजे इथून घरातून तिथे जाऊन त्या स्वामीच्या दरबारात त्यांची सेवा करतात, व त्यांना अ.... त्यांना म्हणजे जी काय- सेवा आहे ते तीथे जाऊन आर्पीत- करत असतात, स्वामींना आणि स्वामीं, स्वामींच्या मटात जाऊन नक्कीच त्यांना खूप प्रसन्न वाटते, आणि तुम्हाला सुद्धा खूप छान प्रसन्न वाटल असेल मला असं वाटते, आणि तुमच ऐकून मला म्हणजे खूप छान वाटलं, तुमचा जो काही अक्कलकोटचा प्रवास आहे तो ऐकून मला- खरच खूप छान वाटला.
हो, हो अगदी छान म्हणजे- मला देखील तुमच्, मला असं वाटलं की तुम्ही देखील छान माहिती- सांगता आम्ही फर्स्ट टाईमच गेलेलो म्हणजे खूप आनंद केला आणि आमचा असा हा प्रवास खूप छान प्रकारे झाला, दर्शन देखील छान मिळालं. तुमच्या सोबत स्वामींब द्दल बोलून किंवा अक्कलकोट बद्दल बोलून मला खूप छान वाटलं. तुम्ही माझी माहिती ऐकून घेतली. तुमच्या बद म्हणजे तुमच्या मनात असलेली स्वामींची भक्ती मला सांगितली त्याबद्दल मी तुमची आभारी आहे.
हं हो मॅम मी पण तुमची खूप आभारी आहे तुमची खूप छान अक्कलकोट म्हणजे तुमचा प्रवास माझ्याशी शेअर केलात त्याबद्दल मी पण तुमची आभारी आहे.
ओके चालेल थँक यू
होय. हा हा हा बाय दोन पण व्यस्त गेल बघा की माझं